हो
हा येतो ना आवाज
हा येतोय येतोय
हा हा
आणि काय नाश्ता वगैरे झाला काय
झालं नाश्त झाला चहा पाणी झालं तुमच
हम्म आमचं पण झालं नाश्ता झाला आताच
ह आता घरातले काम आहेत अजून करायची
आता काम आहेत खरं
हा म्हणून मग आत्ता म्हंटलं सकाळ सकाळ थोडं फ्री असतात म्हणून जरा कॉल करूनतील
हा हा आता कसं मला पण बाराानंतर न वेळच वेळ मिळतोय खरं मुलींचा आवाजला येतोय माझ्या म्हणून दोघी पण असतात एकटी असले तर एकटीला जरा काय तर खेळणं वगैरे देऊन बसवतोय खरं दोघे असल्या की त्या दोघी भांडण न करतातच
होतात
अ म्हणून म्हंटलं आदि काम राहू दे पहिला हे करून घेऊया
हा आपण उन्हाळी कामा वर बोलूया उन्हाळ्यात जे आपण वाळवण करतो त्याविषयी बोलूया म्हणजे त्याच्या तुम्ही कोणते कोणते पदार्थ बनवता मी काय काय करते त्याच्याबद्दल
सांगा सांगा सांगा
तसं असतं आता उन्हाळ्यात आपल्याला जे वाळवण असतं ते वर्षभराचं असत मग ते चांगलं करून ठेवलं की वर्षभर आपल्याला काही ना काही खायला लागत तर मग ते बरं पडत मग त्याच्यामध्ये आपण बटाट्याचे पदार्थ करतो तांदुळाचे पदार्थ गव्हाचे पदार्थ अ काही ठिकाणी ज्वारी बाजरीचे पण बनवतात वेगवेगळे वाळवाण प्रकारचे
हम आम आमच्या तर रव्याच पण करतात
रवा पण करतात ना ह मी ऐकलेला आहे पण मी स्वतः नाही रव्याचं कधी काय केलं मी आपलं गव्हाचे करते कुरडया
हा
तांदळाचे पापड अ बटाट्याचे वेफर्स कीस चकले असा पापड बट त्या त्याचे पापड असे वेगवेगळे जर असं ट्राय करते म्हणजे कसं अ वेगवेगळ्या चवी पण अ खायला मिळतात आणि जरासे पदार्थ पण वेगवेगळे असले की छान वाटत. बघायला पण असं आणि वर भर मग एकच पदार्थ खायचं म्हटलं की कंटाळतात मग एकाच पॅ बटाट्याच्याच आपण खूप काही पदार्थ करू शकतो पापड म्हणा अ बटाट्याचा कीस परत कच च्या बटाट्याचा किस असतो. उकडलेल्या बटाट्याचा किस असतो. त्याच्यात प्रकार आहेत वेगवेगळे
म तसे दोन तीन प्रकारचे आपण करू शकतो. परत चकली म्हणा अ साबुदाणा एकत्र करून बटाट्याचा किस घालून त्या पाप पड्या पण करू शकतो.
हो.
आणि वेफर्स आहेतच. परत आता नवीन काय बटाट हा अस थोडस बटाटा शेव म्हणून मिळते तर त्याच्यात पण नाही का ते बेस वगैरे घालून ते बटाटा शेव करतात.
हूं हूं
असे बरच बटाट्याचे प्रकार आपण करतो. पण वाळवणामध्ये जास्त टिकाऊ म्हण जे वेफर्स, पापड, पापड्या, कीस एवढंच टिकत. आणि हे जे करतो ते आठ दहा दिवसात संपवावं लागतं म्हणजे जशी बटाट्याची शेव म्हटल तर ते आठ दिवसातच संपावं लागतय नाहीतर ते तेलाचा वास मारत.
हो हो
वाळवणीचे पदार्थ वर्षभर टिकतात. तुमच्याकडे काय काय करतात वाळवणामध्ये
आमच्या इकडं तिखट सांडगे करतात. तिखट सांडगे माहित आहे ना तुम्हाला? हा तिकट सांडगेले हा हा हा
तुम्ही कोणती कोणती डाळ घेता त्याच्यामध्ये
थोडीशी उडीत डाळ घालते आणि ते तूरडाळ, मूग डाळ, जरा हरभर डाळ आणि मटकीची पण डाळ मिळती ती जरा डाळ घालते. आणि धन जिरं वगैरे मिक्स करायचं. आणि ते दळून आणायचं. हळकुंड वगैरे टाकायच त्यात जरा फोडून
म्हणजे अशा डाळी तुम्ही चिकट दळता का?
डाळी मिक्स करून दळूनं आणायच सगळ्या
हा म्हणजे अशी वात रे की सगळ्या डाळी सुक्या एकत्र करायच्या त्यात मसाले नंतर टाकतात पण सगळं वाट ण असं सरभरीत करून आणायचं जरा मी इक म्हणजे पुण्यामध्ये बघितलेली ये पद्धत हा पण आमच्या म्हणजे माझी आई जस करते ना ती वेगळी पद्धत ये.
तेन कस ते एक कसं सगळ्या डाळी आणायच्या वेगळ्या वेगळ्या नाही सगळ्या एकत्रच करायच्या.
हा हो पण त्याच काहीतरी प्रमाण अस सेल ना की हरभरडा डाळ एवढी घ्यायचीय मुगाची एवढी घ्यायची ये अ मटकीची एवढे घ्यायचीय उड म्हणजे ते प्रमाण कमी कमी होत गेलं असेल ना?
होय होय कमी असतयं ते प्रमाण एवढं काय मला करेक् ट माहिती नाही कारण मी मम्मीकड करून आणतोय मम्मी माझी करून देत्या.
हा हा
मग ते त तीच घालून देत्या काय काय सगळं मला पण एवढं करेक्ट माहिती नाहीय थोडं जास्त फक्त तर हे चितुरीची डाळ कळणा म्हणून असतोय कळणा भरपूर वापरतात बाकीचे सगळे पावसाळ व कोण ग्रॅम असं दहा पंध पंचवीस ग्रॅम असं काय काय वापरतात थोडं थोडं अर्धा पावशर असं वापर
कारण आता समजा उडद्याची डाळ आपण जे आध घेतली तर त्याने कडक होऊ शकतात वडे ते सांगे हा आणि कस हरभरा आमच्याकडे कसं हरभरा मेन असते हरभरा डाळ
हा
आणि मटकीची डाळ ह्या तिन्ही डाळी पहिल्यांदा घेतल्या जातात आणि काहीना आवडत असेल तर तुरीची टाकतात उडजाची टाकतात नाही तर शक्यतो हरभार डळ मग डाळ आणि आपली मटकीची डाळ ह्या तीन महत्त्वाच्या असतात त्याच्यामध्ये
आमच्या इकड कळणा म्हणून भेटतो बारीक कळणा म्हणतात त्याला तुम्हाला माहिती आहे काय हम्म त्या कळणा म्हणून असतो ती डाळच असत्या अशी तुटलेली मोडलेली अशा असत्या कुसक म्हणजे चुर्रा एक टाईपच चुर्रा ती कशाची भती प्र्येक मला वाटते ते हार्बर तुरीची डाळ असत बहुतेक असं वाटतेय मला
हा
मला पण एवढं माहित नाही ते कळणचं म्हणतात नसतं त्याला तीडळ कशाची आहे मला पण कारण ती तुट तुकड अस ना त्यामध्ये लक्ष ेत नाही क बहूतेक काय माहिती तुरीचीडाळ असतते त्यास काय हारबुऱ्याचे असतात एवढं काय म्हणा माहीत नाही बहुतेक हारबुऱ्याची किंवा तुरी ै कुठ तर असणार मग ते फिक् मि तेच ना कळण म्हणून मग ते सगळेजण कळणच आणतात कळणं आणतात आणि मग त्याच्यात ते हे टाकतात काय ते उडी डाळ अस टाकतात मटकी हा म उडी डा मिक्स करायची दोन डाळी म्स करून क आण क भर भपूर असतोय आणि हा पावशर पावसर असत मटकीची डाळ पावसर आणि उडीद डाळ अर्धा पावशर अर्धा पावशर आणि ते दळून दळप करून आणायचं आणि म त्याच्यामध्ये नंतर जिरं हे टाकायचं लाल तिखट मीठ हळद आ असं टाकायचं आणि ते दळायचं हा हा हा हा आणि मग मळाय याच पिडते
आणि थोडस घट्ट असं ठेवायचं
हा घट्ट ठेवायचं आणि मग सकाळ सकाळी लवकर. ते का तोडाय घ्यायचं छोट छोट छोट असं त्याची सुकी भाजी छान कोथिंबीर पण घालतात. कोण कोण पाहिजे असलं तर.
काही जण करतानाच त्याच्यात को चिबर घालतात आणि अ काही जण हातानी तोडतात पण काहीकडे. ते चाळणीवर करायची पद्धत आहे चाळणी व असं. करायच मग त्याच्या थोडे लांब लांब पडतात सांडगे आणि हा. ते मी असं बघितलेलं बऱ्याच करताना असं बऱ्याच जणांच आता आमच्याकडं. जी पद्धत आहे ती. अशं म्हणजे हरभरा मुगाची आणि मटकीची डाळ महत्त्वाची आणि ती राख. प्रभर भिजत ठेवतात सकाळी मिक्सरला वाटण करतात त्याच. म्हणजे आता दळून गिरणे तूनणत नाही आम्ही घरी मिक्सरला करतो. आणि त्याच्यामध्ये मग जिरे लसूण. अ कोथिंबीर पाहिजे असेल तर कोथिंबीर हे वाटण करून त्याच. ते पेस्ट टाकते जिऱ्या लसणाची. आणि नंतर मग आपल्याला आवडीनुसार ति खट. हळद मीठ हिंग त्याच्यामध्ये टाकायचं आणि मग ते. अ सकाळी आपलं ग दळून झालं तर त्या मिश्रणात मिक्स करून ते वडे तोडायचे. अशी बारीक बारीक बारीक.
हम्म् आम्ही पण तसच करतो तर आणि ते. ची सुक्की भाजी डाळ टाकून ना तुरीची डाळ टाकून त्याची सुकी भाजी छान लागते.
आम्ही परत वरून मग परत डाळ नाही मग ते सांडगे भाजायचे असे तेथवढ तेला. परतून घ्यायचे त्याच्यामध्ये नाही का बारीक चिरून कांदा. लसूण आद्रक असं फोडणीला टाकायचं.
आणि त्यात थोडी. ी डाळ टाकत नाही शिजताना शिजताना डाळ टाकत नाही.
मग ते सांडग्याची स्पेशल भाजी असते. क कांदा परतून झाले की त्याच्यात भाजलेले ते सांडगे टाकायचे. बाकीचे मसाले वगैरे. थोडस तिखट स्पायसी पाहिजे असेल तर थोडं आणखीन तिखट वापरायचं. गरम मसाले थोडेसे आणि मग कोथिंबीर वरून टाकून शिजवून द्यायचं. प शिजल्यानंतर मग फक्त सांडग्याचीच भाजी म्हणून मग त्याच्यात वरती एक्स्ट्रा डाळ वगैरे आम्ही वापरत नाही
हा हा हा
सांडगे पण आपल्याला वर्षभर होतात म्हणजे उपयोगी येतात भाजीला काही नसलं की पटकन ती भाजी करू शकतो आपण सांडग्याची
ते कस शक्यतो कस पावसाळ्यात असते ती जास्त करून कर आमच्या इकड पावसाळ्यात हा
जास्त दिवस झाले तरी पण मग त्याची टेस्ट थोडी बदलत जाते
हा
त्यामुळे ते ताजे ताजे असताना हा ताज्या असताना जरा टेस्ट छान लागते ते
उन्हाळ्या आपण मे मध्ये करतो आणि जून जुलैमध्ये संपवायचं
संपवायला पाहिजे हो आम्ही पण तसच करतो छान हल्लालं बोलना
आणि हो ठीक आहे